हो.
हॅलो, काय चाललंय?
काय नाही, चहा आत्ता झाला, तुमचा झाला काय चहा?
झाला, झाला. आताच झाला बघ. मग काय आता सुट्टी चालू हाय?
हो आता सुट्टी
होय.
हो.
अजून तरी अजून काय सांगितलं नाहीये, म्हणजे कधी सुरू होईल वगैरे. आता तेच बघू आता कॉलेज वगैरे कधी कर कुठं त्याच्यावर डिपेंड
हा हा हा हा हा हा तू कोणत्या कॉलेजला होतीस?
मी' के आर डी कॉलेज 'ला होते.
बरं काय, हा हा, कस आहे कॉलेज? हा
कॉलेज चांगलं आहे. म्हणजे त्याच कसं प्लेसमेंटचे पण तसे चांगले आहेत. म्हणजे तसे पण कॉम्प्युटर सायन्सला जरा प्लेसमेंट रेट जास्त हाय.
हो का?
हा म्हणजे ज कम्पेअर्ड टू बाकीचे सगळे डिपार्टमेंट आहेत ना त्यापेक्षा जरा कॉम्प्युटर सायन्स जरा जास्त चांगलं आहे म्हणजे के आयटी मध्ये
अच्छा अच्छा आणि कॅम्पस वगैरे
अ कॅम्प छान आहे. हा कॅम्पस पण छान आहे म्हणजे मोठं आहे छान आहे आणि कॅन्टीनच पण चांगलं आहे.
हा हा हा हा शिक्षक वगैरे आहेत ना चांगले म्हणजे मदत करणारे वगैरे हा
चांगलेत
हा हा हा काय नाही ग माझ्या का मैत्रीणीच्या मुलग्यासाठी बघायचं होत कोल्हापूरमध्ये म्हणुन म्हटलं तुला जरा माहिती घेऊया तुझ्याकडून मग आणखीन कुठले कॉलेज आहेत दुसरे
आता दुसरे कॉलेज इंजिनिअरिंगसाठी का?
हां इंजिनिअरिंगसाठीच पाहिजे आहे.
इंजिनिअरिंग साठी म्हणल्यानंतर एक तर पहिला म्हणजे मग दुसरा म्हणजे डी वाय पाटील पण आहे बावडा
हा हा हा
ते पण चांगलं आहे कॉलेज म्हणजे आजपर म्हणजे भरपूर जण आता भरपूर ऍडमिशन तिकडं पण घेतात लोकं.
होय काय हा हा हा हा
म्हजे डी वाय पाटील पण चांगलंय म्हणजे त्यांच पण प्लेसमेंट रेट वगैरे हल्ली जरा त्यांचा पण चांगला हाय.
हा म कारण तेच महत्त्वाचं आहे ना कारण प्लेसमेंट असेल तिथं बघूनच मग प्रयत्न करायचा असं म्हणाय लागल्याती हा
म्हण ते पण चांगलं डी वाय पाटील मध्ये एक तर दोनच इंजिन
हा
कॉलेज मध्ये भारती विद्यापीठ पण आहे.
आहे काय हा हा हा ह, हा मग ते थोडं लांब आहे का?
हा म्हणजे ते भारती विद्यापीठ तिथं आमच्या कॉलेजच्या तिथंच हाय म्हणजे के आय टी कॉलेजच्या जवळ आहे.
जवळच आहे हा हा म्हणजे जर कॉलेजला भेट द्यायची असेल तर दोन्ही जवळ जवळ आहे म्हणजे
होय होय जपतोय दोन्ही पण होय.
हा म्हणजे कसं प्रत्यक्ष जाऊन जरा चौकशी पण करायची आहे त्या आधी म्हण कुठली कॉलेज चांगल्या आहेत ते म्हटलं बघूया कारण कोल्हापूरमध्ये असल्यामुळे बरं तुझं झालयं म्हटल्यानंतर म्हटलं तुला चांगलं माहिती असणार.
होय होय हा इंजिनिअरिंग सा म्हणलं तर आपले दोन तीन आहेत कॉलेज म्हणजे कोल्हापूर मध्ये पण बाकी काय ते विद्यापीठ वगैरे आणि मग बाकी ज तुम्हाला कोर्सेस साठी पाहिजे असेल तर आणि शिवाजी युनिव्हर्सिटी आहे चांगली.
हा हा हा हा ती चांगलं नाव आहे तिचं ना कोल्हाप
हो होय होय होय होय. शिवाजी युिव्हर्सिटी पण चांगली आहे म्हणजे तशी सगळे तुम्हाला बाकीचे वगैरे कोर्सेस तुम्ही करू शकता म्हणजे आपलं प्लेन बी ए बी ए बी एस सी. एम एस सी पण आहे त्यांच्यात आता आयसी सुरू केलं त्यांनी
होय काय हा हा हा हा
म्हणजे भरपूर म त्यांनी पण भरपूर नवी नवीन कुठले कुठले कोर्सेस आहेत शिवाजी युनवर्सिटीमध्ये पण
ते शक्यतो इंजिनिअरिंग म्हणाले आणखी म्हणजे एक दुसरं काय असेल पर्याय तर मग सांगता येईल शिवाय
होय होय चालेल की होय.
हो मग आणखीन काय माहिती हवी असेल तर मी तुला पुन्हा मग फोन करेन तोपर्यंत तु मग गोळा म्हणजे आणखीन काय दुसरे आहेत का हा
मी आणि म्हणजे कुठले कुठले कॉलेज आहेत का सगळं त्यांचा डाटा वगैरे
हा हे करून घे आणि फीड वगैरे पण जर असं अ करून घे चौकशी. आणि कुठले स्कॉलरशिप्स वगैरे तिथे लागू आहेत का ते पण थोडं चौकशी
चौकशी चालेल की मी करते.
तेवढं करून ठेव म्हणजे ती आली की मग मी तुला फोन करन सांगेन आणखीन काय हवा असेल तर
हा हा चालेल त काही वाटल तर तुम्ही फोन करू शकता.
किंवा तुझा नंबर पण मग देऊन ठेवेन मी, काय तिला पण मदत - वैगे हा म्हणजे तू डाय तिला डायरेक्ट माहिती सांगू शकतेस होय की नाही.
हो तसं पण उलट चालेल होय. बाकी माझे कॉलेज क आता आपण पण बाकी सगळ अकॅडमिक्स पण म्हणजे त्यांच सगळं टीचिंग पण चांगलं पाहिजे आपल्याला बाकी सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात ना टीचिंग स्टाफ चांगला आहे काय. टीचिंग कसं आहे किंवा त्यांच कॅन्टीन पण कस काम
हा हा. ते सगळंच पाहिजे का फक्त शिक्षण असं नाही आणि ते कसं हॉस्टेलवर राहणार. तो हॉस्टेलवरर राहणार आहे मग त्यामुळे जेवण पण कस आहे म्हणजे ते पण बघ बघायला. पाहिजे नंतर रूम भाड्याना घ्यायचे मग ते पण जवळ
बघायला पाहिजे होय होय आणि ते पण कस ते आपण म्हणत की हॉस्टेल वगैरे जवळ म्हणजे जवळ असेल तर बरं पडत ना. आपल्याला पण जायला वगैरे.
तेच की जेवढ वेळ वाचवता येईल तेवढं बघायला पाहिजे जवळच तस आहे ना मिळू शकते ना.
हो हो खर ना आम च्या कॉलेजमध्ये पण ना भरपूर आता जस्ट पण त्यांनी भरपूर आता नवीन हॉस्टेल्स म्हणजे त्यांनी आपता पी जी वर द्यायला पण भरपू रूम्स आहेत जवळपास आमच्या इथे.
होय काय, हा, हा, हा, हा.
नवीन नवीन पण आता नवीन म्हणजे आता मुलांना एकका कसं ना हॉस्टेल मध्ये राहायचं नसतं एक एक मुलांना
हा हा हा
म्हणून मग एकही मुलांना जास्त ते प्रिफर पी जी करतात ना कारण त्यांना त्यांना असं वाटते की त्याला खूपच जास्त रूल् म्हणजे एकेना रू रेग्युलेशन एवढ भरपूर असतात ना मग हा मग एकेकांना वाटते की मग आपल्या आपला रूम घेत घेऊन राहिलेलं बरं. आप आपले
आमचे याती पण सोय आहे मग ते बरं झालं कार होय. कारण हली मुलांना बंधन म्हणजे असं नको असत जरा बाहेर फिरायला गेलं तर उशीर झाला तर वगैरे ते पण आहे.
त्यांचं कसं असं की आता आपण कॉलेजला आहे ना म्हणजे ऍट लिस्ट आपलं आ इलेव्हन ट्वेल्थ झाले आता आपण पुढे जाणार.
हा हा हा हा हा बरोबर. तेच ब तेच माहिती घे असं म्हणजे आपला आता माहिती अगोदर अस की बरं पडते म्हणजे ठरवत
होय होय होय नाही आणि कसं आपल्याला एकमेकांना विचलल्या नंतर आपल्याला भरपूर गोष्टी कळतात ना आणि काय काय नवीन नवीन
म्हणून होय, त्या कस जवळच्या ह्याच्याकडून माहिती बर मगं आणि प्रत्यक्षात म्हणजे कसं आता ऑनलाईन मिळत पण एवढं असं मिळत नाही ना खरं ते प्रत्यक्ष आपलं जरा
त्यांच्याकडून तस फीडबॅक आपण भरपूर विचारू शकतोय ना की जे खरं म्हणजे त्या सिच्युएशन मधून गेले किंवा त्यांना माहिती आहे कसं कसं काय काय होतात गोष्टी वगैरे.
हा आणि प्रत्यक्षात जिथं मी म्हणजे जिथं कॉलेज केलेलं आहे तिथं तर त्या जास्त चांगलं म्हणजे खरी माहिती मिळते म्हणून म्हटलं. व्हय की नाही विचारूया काय कोल्हापूर काय तसं चांगलंच आहे काय हे
हो हो कोल्हापूर आणि कसं सेफ सिटी पण आहे.
हो तेच की आणि कॉलेज पण झालं ते कसं जरा खेड्यात आहे ना तोय त्यामुळ मग ते जवळपास हे कोल्हापूरच पडतेय म्हणून म्हटलं माहती. मगं अजून काय हे ह्यालाच वेळ असेल ना ऍडमिशन ची प्रोसेस वगैरे.
होय होय. आता ते कस आता त्यांच रिझल्ट वर असतं ना डिपेंड आता सी ई टी रिझल्ट वर असतं आय थिंक आता ते म ना सी ई टी चा मॅथ्स चा रिझल्ट लागलाय. आता त्याच्यावर म्हणजे त्यांचे मग सगळे पर्सेंटाइज वगैरे पडणार म कॅपराऊंड वगैरे लागणार म्हणजे हा मग त्यामध्ये ना कॅप् राऊंड मध्ये आपण फिलअप करू शकतो की आपण कुठल्या तुम्हाला स्ट्रीम मध्ये जायचं म्हणजे ख
हा
च्या म पण्ट्रीम म्हणजे सस असतं बायोटेक असतं किंवा मेकॅनिकल सिविल
एवढं आहे मला म्हणजे ते एवढं काय तेच माहिती नाही ना आता कसं जरा बदललेय. त्यामुळ असं नवीन ह्याच्यातलं काहीच माहिती नाही ना म्हणजे काय किती काय कोणत्या ब्रांच असतात काय? ह म्हणजे ते पण सगळी माहिती फॉर्म कस भरायचं ते पण फार महत्त्वाचं आहे.
महत्वाचं आहे बरोबर हा. त्यामध्ये ते कॅपराऊंड वगैरे म्हणतात ना मग त्यामध्येच मग आपल्याला कुठे कुठं म्हणजे भेटेल आपल्याला त्याच्यावरच गिफ्ट म्हणजे कपराऊंड ला कुठल्या कॉलेजला भेटेल कुठल्या नाही.
हा हा हा ह हा हो ते हल्ली ते कॅप राऊंड एक केलेलं आहे. कंपलसरी त्यामुळे कुठे मिळेल तिथच ते घ्याव लागत. आणि हे पण खूप आरलं. हा हल्ली हे पण खूप वाढलंय गं कॉम्पिटिशन वा नंतर होय नंतर मेरिट पण खूप वाढलेय.
खूप वाढले आता पर्सेंटाईलेस खूप आहेत त्यामुळे इतकं कॉम्पिटिशन आहे. फक्त एक एक पर्सेंटचं पण कॉम्पिटिशन आहे.
होय, होय पॉईंटला सुद्धा फार महत्त्व असते त्यात हं त्या ते आत्ता लक्षात येते आपल्याला त्यावेेळेला आपण मग ते एवढं काय लक्ष देत नाही मग नंतर थोडस एका पॉईंटमध्येध्ये जरी अं नाही मिळाला कि मग खूप वाईट वाटते, होय की नाही. असं होते फार हे करायला लागते त्यामुळे ते कस म्हणून बघतानाच कॉलेज चांगलं मिळालं म्हणजे कसं
ते बी इम्पॉर्टंट आहे हो होय. आणि त्याच्याबरोबर म्हणजे आपल्याला वाट कॉलेज पण इम्पॉर्टंट नाही पण त्याच्याबरोबर स्किल पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे हल्ली
होय होय ते पण करा करायलाच लागतात आपल्या आपण स्वतः हून
स्वतः उ बेल कराला लागतात हम्म आणि हल्ली कस झालंय की आता भरपू तुम्हाला माहित आ सगळला एंट्र एंटा आहेत म्हणजे अस कुठलं आहे तुम्ही आता काही करणार तर एनट्रनस एक्झाम द्यायलाच लागतात
होय होय ते केले खर ते कसं होतेय कुणाला माहिती ग्रामीण भागात थोडसं एवढं माहिती ना म्हणजे कळत नाही किंवा त्यांच्या पाल पण ते माहिती नसतेय म्हणजे बा कोणती परिषद करा लाग ते मला ना मा माहिती असते हल्ली म्हणजे अशी माहिती करतात पालकना समजावून सा
होय होय होय
काय आहे ते त्यांच्या एवढ्या लक्षात येत नाही फारच पूर्ण शिक्षण पद्धती बदललेने हल्ली त्यामुळं हो फारच हे करायला लागते.
हो हो
तिचं ती केव्हा येणार आहे वगैरे जर समज तर मी करतेस तुला फोन आणि हा आणि तुझा नंबर पण देऊन ठेवते.
हा हा चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही.
हा बाकी आणि तब्येत वगैरे कशी आहे
छान आहे
आहे आहे आहे छान आहे छान आहे मग सुट्टीत काय काय
सुट्टी ते जाता कसं म्हणजे इंपॉर्टंट आहे ते कि जरा स्वतः एक सेल्फ डेव्हलपमेंट करणं काहीतरी नवीन नवीन स्किल शिकणं
हा हा हा हा ह मला समज होय होय ते पण पाहिजे आणि स्वयंपाक वगैरे पण मग करायलाच थोडं शिकायला पाहिजे.
होय होय होय मी पण करते आता हल्ली ट्राय आता नवीन नवीन डिश व वगैरे होय.
हा हा हा ह ह बरं झालं मग बघुया तुझ्या हातचं कधी खायला मग मिळतंय मग तू आलीस की हा तू आलीस की सांग मग राहायलाच ये.
हो चालेल की करूया आपण प्लॅन तर काहीतरी खाण्याच बनवू.
हा कुठ तरी जाऊया आणि थोडसं माझे किरकोळ खरेदी पण आहे. आपण सोबत जाऊन करून घेऊ.
हो चालेल.
कोणतरी सोबत असले कि जरा बरं असतय.. होय एकटीला जायला नको वाटते ते पण आपण ठरवू
ठरू चालेल मी करूया प्लन आपण, हो.
तू आलीस की सांग खरं तुझ केव्हा
हो हो सांगते की मी हो फोन करते की तुम्हाला
हा हा त्याप्रमाणे ठरवू मग आणि काय मदत लागली. तर मग करतेस.
मदत लागली नंतर फोन पण करा तुम्ही नंबर पण घेऊन ठेवा. त्यांना म्हणजे मी ऍडमिशनच वगैरे त्यांना बोलू शकते ना त्यांच्याशी पण
हा हा तेच की तुझं डायरेक्ट तुझा दिला म्हणजे ते पण बरं होईल कदाचित माझा होय की नाही. म्हजे मी सांगणार त्यापेक्षा तू डायरेक्ट सांगू शकतेस. ते त्यांना जास्त सोपं पडेल.
हुं ते पण आहेच.
होय तस सांगतील तर त्या करतील